हॅलो. हॅलो, आवाज येतय का, गं?
हा, येतय. तुला येतय का, माझं?
हा, आता येतय. मगाशी नव्हत येत, स्टार्टिंगला.
ओके- ओके.
हा, काय म्हणते अजून? काय बाकी, काय म्हणते? सगळं व्यवस्थितय?
हा, सगळं ठीकय. तू सांग.
माझं पण सगळं, व्यवस्थितचय. मी छानय.
तुझे हजबंड, तुझा मुलगा, कसेयात.
अ सगळे छानयत. आता माझे हजबेंड, आता येतील ऑफिसवरुन, साडेसातला वगैरे येतात ते.
ओके -ओके.
हा, सकाळी जातात. सात- आठ, साडेसात - आठ वाजता. मग डायरेक्ट येतात. साडेसात- आठ वाजता.
अरे बापरे खूप थकून जात असतील ना म्हणजे बारा तास
हा जाय यायला लाग त्यांना लागते ना दीड तास जायला एक्स्ट्रा लागतो आणि येतानी वापस दीड तास एक्स्ट्रा त्याच्यामुळे
ओके ओके तुझ्या बहिणीचं पण तसच आहे का
हा ती पण तिकडेच जाते. म्हणजे ठाणेलाच आहेच दोघं पण तर तिला पण तेवढंच टाइम लागतो. हो ती सकाळी सातला जाते तर सायंकाळी डायरेक्ट सात ला येते.
अरे बापरे म्हणजे दोघांचं तसच आहे बारा बारा तास.
बारा बारा मग इकडे सगळ्यांचं तसच आहे. आता हे. तरी आठ वगैरे वाजतापर्यंत येऊन जातात. पण इकडले लोक असे आहेत की ते म्हणजे बारा बारा वाजता. आपर्यंत त्यांना ट्रॅव्हलच करावे लागते. खूप खूप लांब जातात तर मग ठाणेला तरी एका तासात पोहोचून जाते. पण बाकीचे तीक कडे खूप लांब, लांब जातात तिकडे जॉब वगैरे करायला आणि कसं तेवढं दूर लांब राहायला परवडत नाही. इकडे रेंट खूप जास्त असतो. त्यामुळे जास्त करून लोक इकडे कल्याण साईड ला वगैरे राहतात इथे थोडं कमी असतो तर रेंट.
ओके ओके तुम्ही पण कल्याणलाच आहेत ना.
हा मी पण कल्याणलाच आहे. अगं आपले विदर्भाकडले खूप लोक आहेत तिकडे. कल्याणलाच नाही का हा खूप मिळून जातात म्हणजे आप आपले इकडले लोक.
अच्छा अच्छा चांगलं आहे ना मग.
हो सगळे आता आले आहेत. आपल्या पोट माझ्या हजबेंडची जॉब आहेत. ते म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. पण ते डिझाईन करतात डिझाईनमध्ये डिझाईन डिपार्टमें मेंट मध्ये आहेत ते आणि. हा आणि जी माझी सिस्टर आहे. ती स्टॉकमध्ये करते ती स्टॉक.
ओके ओके ओके चांगलंय. तू नाही का बघितलं मग जॉब वगैरे, तुझं एज्युकेशन झालं असेल ना.
हा माझं पण झालंय ना मास्टर्स झालाय माझं कॉमर्समध्येध्ये मी पण म्हणजे. लग्नाच्या आधी वगैरे केली आहे मी जॉब तिकडे नागपूरलाच. जेवेअर मध्ये इकडे येऊन बागितली जॉब वगैरे पण नाही. जमलं बुआ म्हणजे म मी प्रेग्नेंटच राहिली मग बाळामध्येच. टाइम गेला माझा आता बाळ छोटा आहे तर आता पण नाही जमग करायला.
हा हा बरोबर आहे. पण बघ तू म्हणजे आता तुझं बाळ दोन वर्षांचा झालाच आहे ना. तो थोड्या दिवसानी स्कूल ला वगैरे जायला लागला की तू करू शकतेस.
हा मी पण तसच विचार करते पण कसं स्कूलला पण जायला लागलं तरी घरी कोणतरी पाहिजेच. ते ना बाळ म्हटलं की त्याला स्कूलला सोडा आणा ते पण राहते आणि स्कूल पण म्हणजे. तेवढ्या छोट्या बाळांची एक किंवा दोन तासाची स्कूल असते म्हणून त्यामुळे घरी एकजण. हेच असते तेव्हा पण हा खूप प्रोब्लेम राहते गौ छोट्य छोटे मूले राहाल तर जॉब चा वगैरे.
हा ते तर आहेच पण कसं त्याच्या तू तुझं फ्युचर मग एकदम संपूनच जाणार ना तू थोडंफार तरी कस तरी सुरू केलस तरी चांगल होईल. म्हणजे वर्क फ्रॉम होम हम किंवा कमी तासांची जॉब अशा टाईमचं काही बघितलं तर.
जर बघायचं झालं तरी ते जवपास कुठेतरी बघायचं असंच विचार करत आहे मी.
हा असं काय कर.
हो म्हणजे सॅलरी कमी मिळाली तरी चालेल पण काहीतरी करायचं बा असं विचार.
हा, एक्झॅक्टली तेच.
हा.
सॅलरीचा विचार आणि नाही पण असं काय करायचं म्हणून म्हणजे तुझं एकदम. त्याच्यातून वेगळीच होशील ना म्हणजे तुला ते मग जमणारच नाही नंतर.
हो तेच ग मला पण तसेच विचारच.
एवढा मोठा गॅप पडल्यावर
हा तेच तर आणि आता पण काही म्हणजे करू नाही शकत ना आता कसं हे थोडे बत फ्रिलान्सिंगचे वगैरे प्रोजेक्ट येतात
हा हा हा.
हा एक मिनिट आरे हो. हा तर तेच करत असते मी
ओके ओके चांगलं आहे फ्रीलान्सिंग वगैरे पण आजकाल
हा फ्रिलान्सिंग पण खूप करतात ना
हा हा हा माझी बहीण वगैरे पण करते. ते ती जॉबवरर आहे तरी पण ती करत राहते म्हणजे अशी मध्ये मध्ये.
अच्छा अच्छा हा मी काय म्हणते तुला मी थोड्या वेळाने कॉल करते आता ते माझ्या घरी थोडे आले आहेत साईड ओके हा हा नंतर बोलूया आपण ओके.
चालेल चालेल.
हो चालेल चल ठीक आहे हा बाय बोलय ना. आ आ पणस वगैरे